हॅलो. ह. हॅलो.
हॅलो ऐकू येते काय?
हा बोला.
आम्हाला उत्तर भारतला जायचं होतं. हा मग कसं कसं काय काय रुटींग रूट कस आहे तुमचा कसं किलोमीटर जरा माहिती हवी होती.
उत्तर भारतमध्ये तुम्हाला गोकर्ण मुर्डेश्वर पासून चालू होणार. गोकर्ण मुर्डेश्वर उडपी धर्मस्थळ
हा हा.
श्रवणबाग मैसूर मैसूर मध्ये पॅलेस होणार.
हो काय?
हा तिथना वृंदावन होणार.
पण कुठं कुठं स्टॉप होणार कुठं वस्ती पडणार कुठं राहायची सोय वगैरे आहे. ते सगळं सांगा.
इथन रात्री निघायला लागणार.
हा हा.
हा रात्री निघून पहिला गोकर्ण मुर्डेश्वर मध्ये वस्ती होणार.
हा हा.
म्हणजे कसं तुमच्या वेळेनुसार असत ते जर तुम्ही लवकर आवला तर लवकर हो ना.
हा बर बर पुढे मग
म्हणजे कसं आहे तुम्ही आता रात्रीतन दहा वाजता निघला तर आपण पाटे ते गोकर्णला जातोय गोकर्णला अंगोळ तेन करून तुम्ही मुर्डेश्वर दर्शन करून उडुपीला सुद्धा वस्तीला जाऊ शकता. नंतर वेळ झाला तर मध्ये बी मुर्डेश्वर मध्ये पण राहू शकता.
काय मग तिथं काय बघण्यासारखं गोकर्ण मुडेश्वर
गोकण मध्ये शंकर म आहे शंकर महाराजच मूर्ती आहे.
हा हा.
ह तिथनं गोकर्णला महाबळेश्वरच मंदिर आहे
हा हा
तथ पारंपरिक कपडे लागते
होय काय
हा पांढरी साडी आणि पुरुषासनी आपलं हे लुंगी तय इथनं उडपीला गेला तर उडप ला सुद्धा
हा हा बरबर आणि पुढे मग येत ना
अ के सुब्रमण्य महाय
हा हा
तिथन मग ते दर्शन करून मग श्रवणबाेगूला दर्शनला जायला लागते इथो वस् करू शकता
श्रवण बरोबर मध्ये काय आहे
श्रवण बबू मध्ये आपलं बहुली महाराजच मोठ पुत आहे वर असं डोंगरावर थोढच जायचं आहे
हा हा बरोबर
म्हणजे डोंगराळच मंदिर आहे
हो काय बर मग पुढ
तिथनं मग मैसूर ला पॅलेस आहे राजवाडा
हो का मैसूर मध्ये किती दिवस लागेल सगळं पहायला
मैसूरमध्येध्ये एक दिवस लागतेय पूर्ण
हा हा
हा मै म्हैसूरमध्येध्ये राजवाडा ् ह न परत मग आपलं ह्याला जायला लागतं वुंदावन गार्डन आहे परत मार्केट आहेा कपड्यांचं मार्केट आहे
हा हा
न परत महापुरुषचं मंदिर आहे मोठं
मग ते कपड्यांचं मार्केट म्हणजे तिथे स्वस्त भेटतात का काय कपडे असं हा हा
फेत ना म उटीला जाता येत थंडा हवीच ठिका
ठिकाण होय होय
हा म्हणजेथ तुम्हाला चॉकलेट फॅक्टरी असतात त्याच फॅक्टरी बघायला नाही अच् तुम्हाला म्हणजे त्याच बॉर्डर कसं तयार होतंय काय होतंय
हा हा
हा हे सगळं आणि तुम्हाला चॉकलेट फॅक्टरीमध्येध्ये गेला तर चॉकलेटमध्येध्ये स्वस्त मध्ये मिळते म्हणजे कसं
हम्म हम् होय होय मुलांना वेगैरे आणायला बरं ना
म्हणजे किलोवरच असते
तेच
कितना मग हम् आपलं गार्डन असते गुलाब फुलाच गार्डन आहे
ह हा मग दक्षिण भारत हॅलो ते दक्षिण भारत पण मगाशी त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ह्याच रोड साईडला फक्त वोकरर्ण मुर्डेश्वर सोडून
हा हा
मग उत्तर भारतला पण तेच येते का म्हणाल
नाही नाही उत्तर भारत मध्ये तुमचं काय काय आणनंद सांगताय इकडनं तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट
आम्ही तुम्हाला तेच विचारलं उत्तर भारतचच विचारलं तुम्ही दक्षिण भारत सांगताय म्हणून म्हणल
नाही तुम्ही दक्षिण भारत म्हटला म्हणताना तुम्हाला दक्षिण भारत सांगितलं पहिला आता तुम्ही उत्तर भारत म्हण नलाय म्हणताना उत्तर भारत सांग
नाही मगशी मी त्याना विचारलं त्यांनी दक्षिण भारतच मला रोड सांगितला. आता मला उत्तर भारतच पाहिजे होतं म्हणून विचारलं.
उत्तर भारतच तुम्हाला तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट
हा हा
कुठे जायचं नसल म्हटलं तरी बी इकडनं आपलं शिर्डी
हा हा
भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर इथन मग आपण घृष्णेश्वर करू शकतोय. इथन कृष्णेश्वर नंतर त्र्यंबकेश्वर आपलं हे ओंकारेश्वर, ओंकारेश्वरवरन उज्जैन उज्जैन मध्ये अ अयोध्या प्रयागराज
हा हा
प्रयाग्रराज मधन आपलं ह्याला जाऊ शकतो कुठ ते हम्म अ दिल्ली
हम्म हम्म
ताजमहल, आग्रा, वृंदावन, मथुरा
हा हा म्हणजे इकडे सगळं भाग होतोय हा सगळा
होय
हा हा मग तिकडे कसं जेवणाची सोय वगैरे आहे.
जेवणा सोय म्हणजे कसं असतंय आपल्याकडेच असतय सगळं पंधरा हजार रुपये पॅकेज असतय आमचं गाडी भाड्याचं आणि नाष्टा चहा पाणी सगळं आमच्याकडें अस
हा हा म्हणजे आपलं आपलं काय बघायचं म्हणजे सगळं तुमच्याकडेच आहे.
हा फक्त काय तुमचं आम्ही जिथ पार्किंगला गाडी लावणार हा तिथनं तुम्ही बा रिक्षान जाय लागणार नाही तुम्ही चालत जाऊ जाऊ शकता असं असतय.
हा हा बर
आणि तिथं काय तिकीट असेल ते सगळं तुमचं तुम्ही फक्त आपलं गाडीच विषय असतय पार्किंग म्हणा टॅक्स असू दे टोल असू दे, पार्किंग असू दे, ते आपलं आपलं सगळं बघू शक किलोमीटरपण घेतय फक्त मग तुम्हाला कसं मग टॅक्स वगैरे बसणार टोल वेगळ बसणार पार्किंग वेगळ बसणार असा
ह् मग आमच्या आहेत तरी अ सतरा शिटा आहेत. सतरा म्हणत लहान मुलं धरून एकवीस बावीस होतात शिटा मग तरी कुठली गाडी म्हणजे
आपल्याला वीस सीटर वीस सीटर मिळणार तुम्हाला म्हणजे कस आम आचारी एक माणूस येणार, आचारी एक माणूस त्याना आणि एक त्यांच्या हेल्पर म्हणून येणार हा तस
म येताना पण असं डायरेक्ट रूट करतच यायचं काय?
होय होय जाता येता काय जाता येता काय रूट होईल ते करत करत येणार म्हणजे जाताना एक रूट वेगळा अस णार येताना एक रूट वेगळा असणार जाताना तुम्ही म्हटला तुळजापूर, पंढरपूर, अक्कोलकोट करून मग इकडनं ब अ आपलं ह्याज आपण डायरेक्ट ह्याला बी जाऊ शकतोय अ कुठे ओंकारेश्वरला शेगाव क तून ओंकारेश्वर करून असही जाता येते प्रयागराज असं करता बी येते
हा, हा
ह दोन रूट असतात त्यात म्हणजे कोणीकडन जायचं ते तुमच्यावर डिपेंड असते बाबा इशा रात्री निघायचं आणि इकडकडडे आपण जायचंय असं करूया तसं र
मग तुम्ही काय करा आम्हाला पुर्ण जरा लिस्ट पाठवा
पाठवतो, पाठवतो
हा लिस्ट पाठवा म्हणजे आम्ही आम्हाला विचारता येईल कसं जायचं काय सगळ्यांना विचारून
चालतय, चालतय चालते, चालते तुम्हाला दोन्ही पण रूट पाठवतो घ्या काय
चालतय चालतंय आणि काय मग तुमच्या म्हणजे गाडीबद्दल काय
हं गाडी वगैरे आपल्याकडे आहेत पण आपलं अष्टविनायक रूट आहे भरपूर आहेत आता पावसाळ्यामध्ये आपण ह्याला जाऊ शकतो धबधबा भरपूर आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये
हा म्हणुसते असं किरकोळ पंढरपूर तुळजापूर ते ना असं वगैरे
पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट म्हटला तर हजार रुपये शीट आहे लगन
तस आहे का
पंढरपुर मध्ये पंढरपुरात दर्शन होणार तुळजापूरमध्ये आपल्या ह्याच तुळजाभवानी दर्शन आहे
हा, हा
इथंन मग अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराज आहे इथन मठात मठाच मंदिर आहे ते पण होऊ शकते इथ ना आणि सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मोठा आहे ते पण होऊ शकत
ते तुमचं ऐकले स्वप्न ट्रॅव्हलचे भरपूर हे आहेत चांगली सोय आहे गाड्यांची
हां
भरपूर ठिकाणी ऐकले म्हणताना मग आम्हाला नंबर मिळाला तुमचा म्हणून कॉल केला
हां, हां
मग ते पंढरपूर तुळजापूरला किती वस्ती पडतील एक काय दोन
हॅलो, हॅलो
बाय.